हॅलो जमलं रे जमलं नाही मला मला रे उच उचलायला फोन वगैरे
एकदा सवय झाल्यावर जमतो आणि इंटरनेट वर चांगला असला ना तर आरामात
नेट का आमचा वाय आमचा वायफाय वायफाय
आरे वा
हम्म
वाव मस्त आहे यार
आपल काय येते का मग माझ्या घरी जॉब जॉब करायला जॉब करून निऊन जा पण का खायला मिळणार नाही आलं कट
नाय रे मग काय उपयोग
खायला काहीच नाही मिळणार खायला नाही मिळणार चहा नाही मिळणार मटन मच्छी काहीच नाही मिळणार
नाही मला ते त्यातलं काय नको मला ना फोडणीचा भात खायचाय मस्त
या बा आता तो फोडणीच्या भाताच हे हे हे गेला हा आता तुला एक जोक सांग मला इंस्टाग्रामला एक रीलस भेटलेली
हम्म
एक एक बाई होती दुर्पथा बाई म्हणून बर का
हम्म
त्या माणसाने विच वाच विचारलं ताई तुमचं नाव काय म्हणजे धु्रपदाबाई म्हणे काय नाव आहे धु्रपदाबाई म्हणे तुम्हाला खायला काय आवडतं तर ती म्हणे मला मस्त मस्त पैकी कांदे लसुण बिसूण टाकूण आपल मस्त पैकी फोडणीचा भात स सकाळी सकाळी खारायला लयी आवडतो मग ते म्हणले तुमचं शिक्षण किती झालंय म्हटे एमबीबी एस
बापरे
बघ म्हणे कुठ झाले कसं काय झालं मग ते म्हणते एमबीबीएस म्हणजे तुम्हाला कळलं नाय मग ते म्हटले काय म्हणजे एमबीबीएस म ते म्हणले बहीण आपलं म्हैस बांधता बांधता
पन
म्हैस बांधत बांधत सुटली रिल छान होती पण मस्त
मला इंस्टाग्राम ना यूज च नाही करता येत यार काय माहिती
कशामुळे रे
नाही युजच नाही करता येत मला इंस्टाग्राम हा प्रकार
छान
मला पण नाही अरे मी फक्त रिल्स चालवतो अजून काय नाही
आ
तुरंग बहिणीला
बहिणीला तुझी बहीण मस्त क्यूट क्यूट
हं
तुझी बहीण मस्त असेल
क्यूट क्यूट
तुझी बहीण
हा
मस्त असेल यार तुझ्याशी भांडत नसेल ती
काय खोट यार तु घरी भांडण होणार नाही असं कधी होतं का यार
नाही रे तुझी बहीण चांगली असेल क्यूट असेल मला माहिती आहे ना मूलच लय खडूस असतात
हट रे मुलीतल्या आशा असतात बारा बारा वाजता उठतात एक
नाही रे मुलांना-मुलांना मुलं लय खडूस असतात त्यांना लय
उदाहणार्थ तू नाही उदाहरणार्थ तू
अरे मला बदलापूर एवढा राग आलेला ना काय सांगू तुला यार मी तर माझ्या डोक्यात गेलेला ना सफी
कल्याण बदलापूर - बदलापूर का
हो मग जर तिथे असताना दोन ठेवून दिले असते यार खरंच सांगते मी
कल्याण बदलापूर
हा ना यार आणि वरून तुला पण राग आलेला यार मग मग ना हं म्हटले यार जाऊ दे यार म्हटले जाऊ दे एक मित्र होतात तो पण नाराज झाला आता काय करू
तुझ्यामुळे सगळं मी तर काय बोललोही नव्हतो
अरे जर तू थांबला असताना तिथे मग मला तुझा अभिमान वाटला असता माहितीये
अर पण आता जबरदस्ती गेले सगळे मग मी काय करणार थांबून सांग
त्याने तो बोलला असेल चल म्हणून चल म्हणून त्यामुळे तू
ते लोकं बोलले की आम्ही रुपालीला फोन करून सांगतो तुम्ही या म्हणे म्हणून आम्ही आलो
जाऊ दे मग मी कल्याणवरून परत डोंबिवली ला परत फिरून गेले बरं झालं एक-एक गोष्ट केले तुम्ही की लवकरच फोन करून सांगितलं त्यामुळे मग मी-मग मी उतरले तरी आणि
ए मग जाऊ दे ना बदलापूरला जरी पोहोचली असली तरी तरी आम्ही तुला प्लॅटफॉर्मला भेटलो असतो काय काय शिकवलं सांगितलं असत
अरे यार काय सांगू तुला बदलापूरला म मग मला दिवसभर तिथेच बसून राहायला लागलं असतं माहितीये
कसं काय
तिथे अं.. बदलापूरला ब-बदलापूर स्टेशन ला
असं कसं ग
खूप पुढे निघून गेले होते ना.
हा
त्यामुळे
बरोबर बरोबर
पण आता अश्विनी मॅडमला लोक भेटत नाही यार.
तू कोणी भेटय येणारेयर एम ए साटी वालं काय
अरे आता एम एस सीआय टी सगळ्यांचे झालेच शब
ए म सी आय टी झालेले लोक लोक आहेत रथ काय र भरपूर लोकांची एम एसी आय टी झाली
मग आता एम एसी आय टी सगळ्यांची झालीय मग कोण येणार रे सांग बरं शक्यतो ब्लाइंड लोकांची झालीच आहे पण मला हसु येतंय तुला दहा वेळा मेसेज टाकलेला.
कर जा
मला हसु येतय आहेत तुला दहा वेळा तुला दहा वेळा मेसेज टाकलेला त्याच.
पढे तीन आहे ना. हॊ रे तिला ब्लॉक करणार मी आता ति काय आम्हाला ब्लॉकलिस्ट मधून काढत नाहीये आता काम झालं रे आता कोण कोणचाय मस्त पैकी आता ब्लॉक करून टा कायचं.
नाही रे अजून आपलं सर्टि
स्वेटर विकट भेटत नाही आहे नंत काय
हम् यार मला मला ऑम्लेट पाव खायचा होता यार तुमच्या करतात तो पण खायला भेटला नाही
काय खाणार ते म तर
आता तो माणूस नाही बनवत का रे.
तागडे पावची गाडीच बंद झाली आता.
असं का रे
हो तिकडे काहीतरी वेगळच दुकान बांधले बाबा आता
काही कारवाई वगैरे केली का त्याच्यावर.
काय काहीतरी केलं असेल त्याने रे. जस तुमचं ते हे चाल होतं गजानन वडापा
अरे नाही रे ते ग जनन वडापाव परत चालू झालं
पण त्याच्यात काही काहीतरी आलं होतं ना
आळी
हा मग मग त्यांनी कस काय चालू केलं परत
चालू गेला पण ते परत चालू गेला ना
हा परत चालू केलंच.
हो ते परत चालू केलं. ते कधी फसूनच चालू केलं यार तुला माहितीय का मला खाकरा घ्याय चाय रे
काय घ्यायचंय असचं काय रे गुजरातला मिळत गुजरातला
नाही रे मुंबईमध्ये पण मिळत असेल ना. ग मुंबईच्या रे... ह्याच्या दुकानात मिळत असेल डोंबिवलीमध्ये वगैरे हम्म बघावं लागेल यार...
डुबयलास सिटी एरिया आहे.
हो तो सिटी एरिया आहे. पण ना तिकडे स्टेशन म्हणलं तो पाच नंबरचा स्टेशन आहे ना तो ना त्या लोकांनी रिटर्न चांगला केला पाहिजे यार.
अरे केला होता झालं माहिते का तुला... सुधरला पाच नंबर सुधरला पाच नंबर... प्लेन लाल्या लावलं चार पाच सगळं सु सुधरला माहिते तुंला खरं मस्करनगर..
अरे चार पाच वरती खरबडीत आणि प्लेन जागा बनवल्या आता..
अरे आणि ते ओपन ओपन सगळं होत ते..
ते पण सगळं हे केलं डेव्हलप केलं सगळं झालं पण..
आणि आपला कल्याण कल्याण डोंबिवली ब्रिज जवळ केल की नाही कि तसच आहे अजून ह..
केला केला.
अरे मी मध्यांतरी गेली होती ना सामान आणायला तेव्हा तर तसच होतं सगळं..
नाही ना आता केलं..
डोंबवलीला..
मी गेलेलो मागच्या हप्त्यात मागच्या हप्त्यात बे काय.. भेळ खायला गेलतो भेळ खायला आणि मी आणि मारुतीस..
भेळ खायला गेलं होती.
म...
मानलं पाहिजे यार तुम्हाला भेळ खायला तिथपर्यंत जाता तुम्ही लोक...
अ बाबा आमची आवडती भेळ ती..
बिलकुल आवडत नाही यारती डोंबवलीची भेळ यार...
फालतू आहे रे तो.. काय सांगितल्यावरती स सगळं टाकतात..
काय नाही टाकत ते लोक मला म त्या माणसाचा...
टाकतात रे बाबा टाकतात रे टाकतात रे टाकतात...
नो वे आता तू गरम पाण्याने अंघोळ करतो कि थंड पाण्याने....
मी गारच..
ये तू तू तिकडे गेला होता गेला होता की नाही ऍडमिशन ला अ.. अनिल सरांकडे अनिल सरांना तो फोन केला होता का?
हा केला होता ते ते मला बोलले हो काढलंय म्हणे..
मग तू जायच होता ना ऍडमिशन ला...
त्या बर...
जायला पाहिजे होत मज्जा आली असते..
म सजाेत
आरे..
हे मिनटं किती झाले बघ..
बघते मी मिनट बघते ना...
किती झालं आता...
नऊ मिनटं झालेत नऊ मिनिटं...
हा का...
हो...
हम्म...
मिनटं बघत असते इथे काय सांगू तुला मी तुझे तिकडे तू हे करतो ना कॉल कट केल्यावर तिकडे दाखवता का किती टास्क पूर्ण झालं ते
न ते ना दाखव ते मी चेक चेक नाही केलं
ते चेक करायला काय काय आहे तिकडे मी तर रोज चेक करत असते हा
तुला किती दाखवत आहे
मला चार.
चार काय?
हां.
बघाव लागेल मला की डाळ
चार चार दाखवतय चार.
हम्. मिनटात झाले का? पहिले मला साधा कॉल करा हां का.
हो हो मी करते.
हा चालेल चालेल.
जान
दर दर दर द द.